हॅलो हा येतोय का आवाज हा हा हा हा.
काय म्हणत होतास. स्कूलच तुम्ही म्हणजे असं त्यांनी सांगतात ते करून द्यायला लागते काय आपण डब्याला
होय म्हणजे त्यांनी कसं वेगवेगळे असं म्हणजे मुलांना पण हे माहित पडावं आता घरात ही भाजी आहे ती भाजी आहे हा बटाटा आहे कांदा
हा हा
म्हणून की नय शाळेत म्हणजे घ घरातून घेऊन यायला सांगतात आज बाटा म्हणजे बटाट्या ची भाजी बनवायची आहे आणि तुम्ही हे घेऊन या कांदा बटाटा थोडी चटणी
हूं हूं मग आपण ते नुस त द्यायचं आणि तेनी करतात काय मग तिथं गेल्यानंतर
ं क आ प्र द बटाट दोन दोन कांदा वगैरे अस घेऊन येतातच ना मग ते पूर्ण भाजीच केली ती त्यांनी परवा एकदा घ पूर्ण भाजी करून की मुलांना वाटली त
हा हा हे चांगलंय की म्हणजे सगळंच कळते त्यांना भाजी कशी करायची हे पण कळतय आणि कोणत्या वस्तूला काय म्हणजे करायचं हे
समजत आणि मुलांना पण कसा एक प्रकारचा वेगळा आनंद पण होतोय ना हा आज आमच्या शाळेत हे केलेलं आणि आमला डब्यात म्हणजे मॅडमांनी आम्हाला हे दिलं
हम्म हम् होय आमच्या वेळेला असे काहीच नव्हतं बघा आ दब्यात काय घालून देतील ते घेऊन जायचं
हो घेऊन जायच आणि शाळेत कसं आणि एवढं पण जास्त एवढं लाड पण नव्हं आमच्या वेळी आता मुलांना सगळं म्हणजे सगळं लागतंय जिथलं तिथं
हो होय शाळेत कडूनच सगळ स्ट्रिक्ट झाले आता फीज वगैरे कश आहेत मग तिथं
फीज वगैरे आहेत किंवा ना एकटीची माझ्या मुलगीची बघा पाच हजार फी भरली मी आणि लहान आहे तिच्या अडीच भरली होय पहिली अडीच भरली आणि मो त मोठी पाचवी ला दिली तिची पाच हजार भरली
हा हा इंग्लिश मीडिम है कैसे मी
नाही सेमी सेमी आहे
हा हा
तेमय म्हणून कमी आहे नाहीतर इंग्लिश मिीडियम असत तर अजून जास्त असते अ
होय ते नाही म्हटलं तरी मग वीस पंचवीस पासूनच सुरू आहेत
होय होय होय आता इथं अंग आता इथं म्हणजे तिच्या व तिच्या वर्गातील मुली वगैरे सरस्वती ला वगैरे त्यांची फी म्हणला तर वीस वीस हजार रुपये डोनेशनच आहे आणि वया पुस्तकं ही ती ती आणि सगळं वेगळं जाऊ
आपल्या आपणच घ्यायचं ते सगळं
होय पुस्तात अगोदर आपल्याला कसं पुस्तक वगैरे देत होती ना शाळेतून आता तसं काय नाहीय आता सगळं आपणच आपणच सगळं घ्यायचं
हम्म हम्म हम् बाकीच स्वतःच स्वतः ता खर्च करायचा त्याने ते शाळेलाच आणि पैसे द्यायचे आणि शिकून घच
होय आता तसच झालंय आणि हे केल्याशिवाय आता पालकांच बसून पण कसं झाले हा माझा मुलगा हुशार का तुझा मुलगा हुशार असं पण झाले ना
हा कॉम्पिटिशन वाढले जास्त कमपेरिझन जास्त ते करत चालत आता
हो होय आणि त्यामुळे म्हणजे असं पहिल्यासारखं हा जाऊ दे असं कोण म्हणत नाही म्हणजे जरी हे नसलं मुलगा हुशार नसला तरी पण त्याला क्लासेस ला वगैरे लावून सगळं करून
हा
म्हणजे चालूच आहे आता सध्या
हो होय शिक्षणाकडेच जास्त भर झाल्यावल्यात आता मुलांची म्हणजे छान असली तरी सुद्धा तेच करायला लावायचें त्यांना दुसरं स्पोर्ट्मध्ये वगैरे असलं तर त्याकडें नाही लक्ष द्यायचं असंच चाललंय सगळीकड बालकांचं
होय मग तुमच्या इकडें कशी फी आहे
ह आमच्या इकडं मी आत्ता परवा माझ्या मुलाला म्हणजे नर्सरीला घालायचं म्हणून एका स्कूलमध्ये जाऊन बघितल त्यांच म्हणजे फी सांगितलेली त्यांनी तेरा हजार काहीतरी सांगितलेले तेरा काय चौदा हजार रुपये फक्त एका वर्षा आणि अपडाऊन म्हणजे त्यांच्या गाडीच जर लावल त्यांच्याकडची गाडी तर त्याचे वर्ष ब ब हार म्हणजे महिन्याला हजार रुपये त्या द्यायचे अस बले म्हणजे फक्त नर्सरीला हा नर्सरी म्हट तरी तीस हजार रये पंचस ते तीस हार रुपये खर्च येई येणार असं सांगितलेले ते नर्सरीच फक्त आणि इथून पुढ हा आणि कसं मोठं होतील तसं मग आता म्हणजे नर्सरीला तेरा हजार असेल तर मग एल केजी ला चौदा हजार किंवा पंधरा हजार असं प्रत्येक वेळी एक एक दोन दोन हजार वाढत जाणार प्रत्येक वर्ष असं पहिली पर्यंत आणि पहि ते चौथी पर्यंत कातरी होतं वाटतं तीस काय चाळीस हजार रुपयेचां
थ जस जाईल तशी त्याप्रमाणे फी पण वाढणार ना होय होय तेच आता सगळीकडे तसच चालू आहे मोठ्या मोठ्या कॉलेजमध्येध्ये तर काय बघायच नकत हो आपलं हे रमाने खाजगी राकायची म्हणजे गरिबांची मुलं शिकायलाच नको असं म्हणजे शाळा झाल्या आता
आणि हे प्रायव्हेट जास्त वाढत गेल्यात आणि कष्ट करून घालणारे ण त
जास्त आहे आणि आता जवळ शाळा असत्या पण तिथं कोण घालत नाहीत आणि लांबच म्हणजे जवळ शाळा सोडून लांब लांब ठिकाणी मुलांना घायला लागलेत असं पण म्हणजे ही शाळा चांगली नाही असं होते ना त्यामुळे लईच हे
ते प्राथमिक प्राथमिक स्कूल दिन होती ते आपल्या गावात कितीतरी गावातले बंदच पडले ते
होय आणि आपल्या वेळी काय असं होतं म्हणजे आपल्या गावी कसं हा एक शाळा एका शाळेत सगळ्यांनी जायच ग गबा अस श्रीमता अस अस होत आता तच नाही आता श्रीमंत अस असल कि ते अ हेला कुठं म्हणताय इंग्लिश मिीडियमला असं झालंय
होय होय आणि त्यावेेळेला कसं फक्त ह्याची फी तेवढं परीक्षा फ तेवडी भरणार आपण ते पण पाच रुपये दहा रुपये घेऊन जाणार आणि हा शेवट शेवटला सग काय शेवटला नंबर असणार आमचा
होय होय असं व्हायचं आता काय तसं नाही आता सगळं मुलांना लागतं आज सांगितलं की उ ्या द्यायलाच लागतय
सगळं नाहीतरी मग घरी कॉल करून पहिल्यांदा मेसेज वगैरे पाठवतात
हो आणि मॅडम पण मला लगेच म्हणजे आता व्हॉट्सअप म सगळं लगेच मेसेज टाकतातच द मुलांच्याकडून हे पाठवून ते पाटव ना स असते आ त्यामध्ये द्यायलाच लागते
होय आणि बाहेरच म्हणजे कस शिक्षण पद्धती. पूर्ण सगळे बदलल्यामुळे आपण त्यांना पण काही दोष
होय नाही मुलांना काही दोष देणार. आ आपण आपल्या मुलांना नाही दिलं आणि इतर मुलांना दिलं समजा. ते आपल्या आपल्यालाच कसत वाटतं ना हना सगळ्यांना हाय आणि आपल्या मुलग्याला नाही असं वाटतं ना ती.
होय आणि नंतर न आता सध्याच. बाहेरचं वातावरण पण त्या पद्धतीचंच आहे.
होय होय.
शिक्षण जस आहे तसं हा शिक्षण जसं आहे तसच.
आणि त्या पद्धतीनं होय आणि त्या पद्धतीनं सगळं घ्यायला पण लागत. ते द्यायला पण लागते.
होय होय. महागाई एवढी वाढल्या सगळ्याच गोष्टी बाहेरच्या. त्यात शिक्षणाचा एवढा खर्च कष्ट करणाऱ्या नुसार कष्टच करत बसायला पाहिजे.
होय तर काय आता गॅस टाकीच अजून पन्नास रुपये अजून वाढली. कमी काय नाही होय अजून पन्नास वाढले कि हो.
होय ते आणि काहीतरी तिसरं युद्ध चालू झालंय वाटतं मग पेट्रोल पण आणि काहीतरी महाग होणार आहे असं. आलेलं बातमीला परवा.
हा हां हां हां.
इराणचं वगैरे युद्ध चालू होतं ते.
होय आता प म्हणजे मध्ये एकदा हे झालेलं वाटत बंद झालेलं ना.
होय होय झालेलं की आता दोन वेळा त्यांंत बंद झाला आणि परत आता हे तिसरं चालू आहे. तिसऱ्यांद चालू केल्या जात आहे.
बघा की त्यामुळे तर लही म म तर तेलाच दर वाढलं तर.
होय होय.
का मध्यमवर्गीयाचे हालस आहेत. श्रीमंतना काय होत नाही काय वाढलं काय आणि नाही वाढलं काय.
किती पण महाग झालं तर ते कुठून तरी काहीतरी करून आणून त्यांनी वापरतात असते.
होय होय आणि त्यांना एवढं काय वाटत नाही वाटत नाही ना एवढं काय त्यांना. म्हणजे त्यांचा कसा रोजचा पैसा असतो ज्यामुळे एवढं काही वाटत नाही त्यांना. मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणसांचेच हाल आहे.
होय.
आता गॅस् टाकी माग बघा की पन्नास वाढले म्हणजे आणि खर्च वाढलाच.
होय नऊशे प साडेनऊशे काहीतरी होते ना ते. म्हणजे आता हजारपर्यंत झालं.
तय.
आणि ते पण. थांबायला पाहिजे दीड महिने झाल्यानंतर काहीतरी एक मिळते ना.
होय होय आता मधी युद्ध चालू होतं त्यावेळी तसं चालू होतं. आता महिन्याला चालू झाली वाटतं.
हा हा. पंचेचाळीस दिवसांचं असं काहीतरी लिमिट.
होय पण होय होय पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले की नाही. मग परत टाकी असं होतं.
हा हां.
मग काय करायचं. पंचेचाळीस दिवस तरवर एका त्याच्या घरात मोठी फॅमिली असली जास्त संपला म्हणजे काय करायचं.
आणि पररत. चुली घाला मग सगळं आणि परून बी एके बी पहिल्यापासून.
आता एकेकाच्या घरात दोन दोन सुना दोन दोन अशी सगळी म्हणजे.
होय नाही म्हटलं तरी पंधरा वीस माणसांचं कुटुंब असते त्यांच तेवढे दिवस नाही णू शक्यच नसतं इथ
अर तेच की मग म म चुली घातल्याशिवाय आता पर्याय नाही मग त्या चलीलान जळम कुठून आणायचं आ आप तेच क आता आम्ही शहर सिटीत आहे मग सिटीत मग जळ कुठ आणणार चूल काय उपलब्ध करताय त्या
होय आणि ते एक बा घालणार कुठं आपण ते आपची घरं वगैरे असले तर त्या ठिकाणी घालत
हो तेच की अंगाने स्लॅबची घर आता घरोघर म्हणजे सरस आहेतच सगळ्यांची
होय होय
त्यामुळे ते आणि घर काळ झालं हे झालं
हा त्याचा आणि खर्च वेगळा कलर करून
ह घराला कलर वगैरे केलेला असला म्हणजे घ्या की
होय असंच चाल सगळीकडे आता हे ब आडल्यामुळे सगळं असं झाली आधीच मातीची चुली मातीची घर बनत
होय आणि आधीच छान होतं खरं काय आता सगळं म्हणजे पूर्ण हेच बदललंय सगळं जनजीवनच बददले
हा
त्यामुं सगळ्यांच्या सारखं
जस असेल तस राहणं गरजेच
होय तेच कि सगळ्यांच्या सारखं आहे तसं राहणे अगोदरची लोकं किती घट होती
होय होय खाणं पण त्यावेळेच वेगळं होत तर आत्ताचं पण सगळं भेसळ डाळीमध्ये भेसळ सगळ्याच गोष्टी ध्ये डुप्लिकेट पदार्थ याग
तांदूळ तांदळा तांदूळ पण प्लस्टिक चालेत सांगा
होय होय ते पण मध्ये हा हा आलेले ते पण हो हे आपण घेतोय त्या तां तांदळा्यामध्ये काहीतरी मिक्स करून देत होते ना ते
होय होय नाही तांदूळच प्लास्टिकची होद् म्हण मग आता आपण रोज वापरतो म्हट आता एवढं कोण बघतय मग ते तर प्लॅस्टिकचं काम काय तर आजार वगैरे झाला म्हणजे काय की लहान लहान मुलंं घरात आहेत
हम्म आणि लहान मुलांना मोऊ पाहिजे म्हणून आपण त्याच भातच जास्त घालत असतोय प्रत्येक वेळी
होय आणि जास्त करून भाकरी चपाती खायला बघतच नाहीत
बघत नाहीत होय
त्यामु भातच मऊ भातच कराला लागतय आमच्यात तर माझ्या मुलीला तसच आहे मम् ममी मऊ भातकर मऊ भातकर चालू करत्या तिच्यासाठी म्हणून आणि म बारक्या कुकरात भात लावा लागतोय होय मऊ भात करायचं वरण मऊ भात मग आवड नाही आवडलं की मग अग हेच करत या लगेच तोंड वाकड होते मग असं का भात केली असं करतीय
आवडीन एवढी पहिला बघत जात त्या सळी
होय होय तस चालू आहे
हम्म चालते करते आम्ही परत कॉल हा ठेव ठेव
किती किती